हॅलो! हां. हां येतोय की आवाज.
हां साप आपलं जे बोलणं मगाशी चालू होतं ते शेतीविषयी चाललं त.
झालं तर पुरबुडीत क्षेत्र आहेत आता. तसं विचार केला आता पुराचा पण फटका बऱ्यापैकी उसाला बसत आहे.
हम्म हम्म.
त्यामुळं उत्पादनात बी फरक खूपच पडाय लागलाय त्यामुळं.
हम्म बरोबर आता तुमचं म्हणणं पण बरोबर आहे पुराच्या खालचं जे क्षेत्र आहे त्याचं तारा ऊसाचा वगैरे तो पूर्णपणे घटत जातोय. आणि रासायनिक खतांचे हे दर जे गगनाला भिडल्यात त्यामुळं होय आणि शेतीमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी शेती करत असताना ना त्या जमिनीला नेमकं काय पाहिजे हे शेतकरी बघत नसल्यामुळे उत्पादनांमध्ये मो मोठ्या प्रमाणात ते घट होत चाललेली आहे. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय?
कट झालेला आवाज.
येतो का माझा आवाज?
आता याय लागलाय.
हां तेच तेच आपण म्हणलेलो असुदे आपण बोलाय चालू करूया की बऱ्याच च वेळा ह्या अशा गोष्टी घडून येतात त्यामुळे शेतीमुळे काय. की, अ उतारा पण पूर्णपणे घडते पूर्व भग शेती. तर आता मधलं त्याचा फायदा पण आपल्याला मिळत नाही.
हो, काहीच नाही पण शेतीमध्ये आता. जिशी मातीला कशाची आवश्यकता आहे काय नाही ते पण आपल्याला कळायलं पाहिजे.
हम हम, होय ती आवश्यकता त्यांनी बघितली आणि बऱ्यापैकी गोष्ट. ते यात हे केल्या पाहिजे नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये विकसित केलं पाहिजे. आणि हे तंत्रज्ञान लोकांच्या पयंत पोहोचवण्यासाठी योग्य ती बाजारपेठ. सुद्धा तयार केली पाहिजे. अशा गोष्टी आहेत.
ऊस आता सगळेजण ऊस करायला लागलेत उसाचा दर परडवडत नाही. सगळ्या खर्च त्यांनी काढल्या आंतरपिकं घेऊन मा''--'' म्हणजे बाजार बा मावतेन करून.
हम्, बरोबर आहे तुम्ही म्हंटल्याप्रमाणे. कि, आंतर पीक त्याच्यामध्ये बाजारामध्ये ते त्याच शती. तसं व्यापारीकरण करायला शेतकरी पाहिजे.
हो, आता थोडंफार माळवं केलं हे केलं. त्यांना बारावी पैकी खर्च हाय.
हम् बरोबर आहे तेच कि, बरोबर आहे तुम्ही म्हणता. ते पॉईंट बरोबर आहे म्हणज माळं वगैरे केलं तर शेती. तिला जरा योग्य आपण जोडधंदा पण करू शकते पशुपालन. त्यातनं थोडंफार पैसे आपल्याला मिळू शकतात. आणि इतर जी यांत्रिक जी वाहनं आहेत त्यांचा वापर करून शेती करण हे. खूप गरजेचं आहे नवीन टेक्निक जी आल्या ए आय ची प्रणाली वगैरे आल्या.
होय अडवनस वापर आहे पहिलेे.
हम, ती अडव्हान्स प्रणाली शेतीमध्ये विकसित केली पाहिजे असं माझ प्रसनली. मत आहे आता ए आय टेक्नॉलॉजी ना. जमिनीची अ आर्द्रता वगैरे चेक करण्याचे मशीन वगैरे आलेले आहेत. जमिनीची जमिनीला किती पाणी आवश्यक आहे याच जर. पण ते नोंद करून टपतोय आणि त्या ती शेती पण स्वीकारली पाहिजे. ते मॉडेल पण स्वीकारारले.
हा म म आणि बऱ्यापैकी आता आपण. बीबीयाने निवडताना निकृष्ट दर्जाचे बीबियाने. आपण ज्यावेळी निवडतो त्यामुळे त्याचं उत्प''--'' पदन पण आपल्याला भेटत नाही त्यामुळे योग्य ते. बीबियाना आपण निवडलं पाहिजे.
हा हा कोणते बण.
त्यामुळ ह्या पुस्तिकाच. पाण्याचा वापर आपण बघितलं तर जर जास्त पाणी आपण शेतीला दिलं. तर ते क्षार्क शार्पट जमीन होत जाते.
चारपड होते चारपड झाली की, पिकांना दणका बसतेय.
ह मग तर ते थांबवायच झालं तर ठिबक सिंचन
ते नाव कोणते. केन लागण्याची शक्यता आहे. चार जास्त झाल्या उंदीरचं प्रमाण वाढतं.
हं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकता ही पूर्णपणे कमी होत जाते. आणि जर ठिबक सिंचनचा आपण जर वापर केला तर उत्पादन पण त्याच्यामूळ भरभोस येते. वाढू पण शकते आणि त्या ठिबक सिंच
आणि बाकीचा खर्च वाचू शकतोय काय. हा ठिबकमधून आपण लागवड तेन सगळं घालू शकता. फवारनीचा खर्च वाचू शकतो. मॅन पॉवर थोडी कमी व्हावे
हं. तेच. कारण ठिबक हे आपल्याला उपयोगी आहे. त्याचबरोबर आता शेतीमध्ये जर बघितल तर कामगारांची पण कमतरता इथं कमी आहे. आणि ही कामगारांची बरीेचशी लोक आता युवा पिढी ही हेला आपल युवा पिढी ही अ वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळलेली आहे. त्याचबरोबर बाकी काही आय टी कंपनी वगैरे इथ. जॉबसाठी जातात. परंतु शेतीकड हे त्यांच दुर्लक्ष होतय. त्यामुळे मॅन्स पॉवर हे पूर्णपणे कमी झाल्या.
शेतीमध्ये पण आता उत्पादन आपण पिकवल्याले स्वतः मार्केटिंग करत असेल तर आपल्याला भरपूर फायदा आहे. ह्यो शेतीत प्लस पॉइंट आहे, एकमेव. आपण जॉब करतो त्यापेक्षा पण जरी जे आपण उत्पादन घेणार आहे, जे आपण स्वतः मार्केटिंग केलं तर खर्च म्हणजे आपल्या चांगली आवक मिळेल, पैसे.
हं. बरोबर! पाझर
आणि थोड स्वतः माणसा माणसी ता केल्या घरातल्या घरात. तरी पैसे बचत होऊ शकतात.
त्या शेतीकडे सुद्धा व्यक्त युवा पिढीची लक्ष देण्याची पूर्णपणे गरज हाय. आणि खऱ्या अर्थान ते लक्ष त्यांनी द्यावं. नवी नवीन टेक क्नॉलॉजी पण त्यांनी शोधून काढावी, असं मला वाटत.
होय. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी भरपूर आता आल्या आणि ईजिप्त चीन मध्ये आता तो इजिप्तचा ऊस बघितलाय, इटलीचा ऊस बघितलाय ना आपण. गोलमध्ये लावतात, भरपूर पीक घेतात ते.
आता इज्राईलवाल्यांनी
शेतीची टेक्निक शोधून काढल्या. त्याच्यापासून इस्रायलची शेती म्हण आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे.
होय. त्यात भारत भारत कृषीप्रधान देश म्हणत्यात.
हं.
पण आत्ता सध्या स्थितीला बघाय गेलं तर भारतात कृषीकड कोण वळना झालेत.
हं. आणि दुसरी गोष्ट ऊसाशिवाय उत्पादनात, उत्तर भारतात भीडले तर गव्हाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात आहे. तसं दक्षिण भारतात जर आपण बघितलं तर वेगवेगळी चहाचे मळे वैगरे ह्या अश्या गोष्टी हायत तंबाखू म्हणा
परत आता मधला पट्टा जर महाराष्ट्राचा काही भाग बघितला तो ऊसाचा पट्टा हाय. त्या तुलनेत त्यांना दर पण मिळत नाय. परंतु नाइलाजानं त्यांना ऊस करावा लागतोय, पिकवावा लागतोय.
काय करायचं म्हणून ऊस करायचां आणि पिकवायचं असं चालू हाय.
हम बारा महिने हम्म पीक म्हणून आपण ते पीकऊ शकतोय. बऱ्याचशा गोष्टी या शेतकऱ्यांनी त्याच्यामधनं शिकल्या पाहिजेत.
मी म्हणतं चौदा पंधरा महिने जातात तुटून करखान्याला जाऊतोवर ऊस.
होय आणि बऱ्यापैकी आता कारखान्याला हम
माळवं केलं तीन महिन्यात की आपलं भरपूर इन्कम होतोय. तीन महिने करायचं एक महिना परत रान पाडायचं. किरकोळ भाजीपाला घ्यायचा आणि परत दुसरं माळवं केलं तरी आप आपल्याला भरपूर इन्कम हाय फक्त थोडं काय रोज राबायला एवढंच त्यामुळे आता उसाचं कसं हाय एकदा लावण केली कि परत तिकड बघायचं नाय. लागावड कवा फेर पाण्याचा फेर चालू होईल तेवढंच बघायचं असं हाय. पण माळाव्याचं कसं हाय रोजच्या रोज डुटी ठेवाया लागत्या, रोजच्या रोजथोडा वेळ सगळं कराय लागते.
थोडक्यात तर माणूस आळशी बनत चाललाय, ऊस बनवून माणूस पूर्ण तुम्ही आळशी बनलाय आणि जर माळव्याच केलं तर त्याच्यावर ती दररोजच्या दररोज आपल्याला लक्ष द्यायला राहतय परत ती कुठं त्याच व्यापारीकरण करायचं हेच हे मनाला लागून राहत. त्या आणि बऱचशा गोष्टी त्या
आपल्याला मेन म्हणजे मार्केटिंग करत नाहीत. ते ऊस कस कारखान्यात स्वतः तोडून घेऊन जातो म्हणून स सगळे ऊस करतात. ते पण आपल्याला मार्केटिंग करायचं असतं ऊसाचं तर ऊस बी आपण केला नसता.
हम तेच शेतीमध्ये फायदा ह
भरपूर आहे तसं आधुनिक शेती करायाचं झालं तर भरपूर भरपूर फायदा आहे दोडक टमॅटो, मिर्ची, करले, वांगी,
हम बरोबर म तू आता मालक झाला पाहिजे, आता तुम्ही ही हिची नाव घेतली. स्वतः जर मालक झाला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी
बऱ्यापैकी तिथे ऊसाचा डबल उत्पादन आपण काढू शकतो, तेवढ्या महिन्यात. तेवढ्या महिन्यामध्ये आपण भरपूर उत्पादन घेऊ शकतो.
हॅलो
बऱ्याचशा गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि ते आत्मसात सुद्धा व्यक्तीने केल्या पाहिजे असं मला वाटतं.
हो, हा येतो की येतो येतो आवाज येतो.
हम्म, त्या गोष्टी प्रत्येकाला आपआपल्या.
केल्या पाहिजे शेती शेतीमध्ये भरपूर फायदाय फक्त स्वतः जरा राबायला लागतंय एवढा विषय हे.
हम्म. ठीक आहे आपली चर्चा ही चांगल्या पद्धतीने झाल्या आणि आपले बरेचसे डिस्कशनत पॉईंट मधन क्लिअर झाले ठीक आहे तुमच्याशी बोलून छान वाटलं. गुड बाय.
बाय, ओके.